हॅलो.
हॅलो हम्म आवरल काय?
रिकामा ऑडिओ
जेवले आता चहा प्यायची वेळ झाली. हम्म हम् आणि काय हम्मम्म.
फिरलजवया काय फिरल जावया. फिरायला जाऊया काय?
चला की प्लॅनिंग तरी करा.
प्लॅनिंग करया हम.
कुठं जायचं काय? रंकाळा विंकाला, महाल
रंकाळा जावं या. रंकळ जावयां महालक्ष्मी करून घरी येऊ.
हा चालतयकी कोण -कोण जायचाय काय सगळी? सगळे जायच आहे हो जाऊया की बघ सळ्यांना विचारून
विचार
काय काय म्हणतात स
हम् चहा -बी घेऊन चहा प्या आणि जायाच जरा फिरून -बिरून जरा श शॉपिंग करूया
होय येउया कि मग काय खरेदी एक आहे तुझी माहाद्भाबारोडला?
करायची आहे की खरेदी करूया होय घ्यायच्याय घ्यायच्याय
होय काही कपडे, नेलपेंट, कानातली, गळ्यातली
चप्पल घ्यायचाय चप्पल घ्यायचाय आणि हम् पावसाळी चप्पल घ्यायचाय, टिकल्या घ्यायच्याय आहेत
हम्म
हम्म ह हम्
बघूयात की आहे तिथं भरपूर जाऊयात की. काय तिथं नुसतं बघायलाच पैसेच पाहिजेत.
पाऊस कुठे गेलाय पाऊसच नाही.
पाऊसच नाहीये ओय ते महिन्याभर जरा पुड... पुढं गेलाय ना? होय काय झोपलेलीस काय दुपारी? होय.
होय झोपलोतो.
हा- हा -ह अधिक महिन्यामुळ पुढं गेलाय ग जरा पाऊस.
हम्म.
पडेल की आता एक महिना लेट आहे म्हणून सांगितलंय.
पावसामुळे ते लय हे व्हालय काय कळना काय नाही बाहेर पडायचं च काय नाहीे उनान- उनान- उनान नको वाटायल हम्म.
पण हम्म.. होय.
म्हणून म्हणलं फोन करूया तुला आम्ही जाऊया
जाऊया की फिरायला त्याला काय. होय -होय. जाऊया कि
तुझी काय खरेदी हाय का? तुझी खरेदी
माझी काय नाय बघायची तिथ जरास पेंट असतात टिकल्या पिना केसातला आता वेगवेगळ्या काय तरी टिकल्या आल्या पिनाआल्यात हम् होय.
हम्म हम्म हम्म कशी अ अशि अडकवायची घेणार. ते हातात धरायची घेणार आहेस का अशी बॅक सारखी हे तसली घेता का तसली पायजीला तर आ अम्म
त्यात दोन कपडे बसतील असे घ्यायचं.
होय ना. म्हणजे अशि अडकवायचीच घ्याला. डबा बाटली तेन अशी बस नारी पाण्याची बाटली वगैरे छान छान आलायत आता पर्स.
वय वय.
पंचबॅग पण आल्यात ना?
होय होय.
बॅगाला झोळी बॅग आधी कशी होती. अ कॉटनमध्ये मिळत होत्या. हम्म त्यामध्ये सगळं बसायचं, हो. होय. आता आ जरा शेती कमी आल्या आता लेईदरच्या आल्यात. ह.
आता सगळ्या त्या फॅन्सी आल्या फॅन्शी.
होय केल तशा आल्यात आता. होय चहा नाही आत्ता घ्यायचा तुचा फोन आला म्हटलं घेऊयात आता.
हम् मी पण आता चहा घेणार, आवरायचं. आणि शॉपिंगला जायचं. जरा फिरून जरा अशत पावुली करुया. हम् रांकाळ्या जाऊया रांकाळ्या पहिला जाऊया. चालत चालत.
रंकळ्यावर काय नाष्ट करणार आहेस, काय मग?
करुयात की करुयात की काहीतरी हं
रोल आहेच. स्प्रिंग पटाॅटो आहेत, स्प्रिंग पटाॅटो आवडते का तुला?
स्प्रिंग पटाॅटो मला भरपूर आवडते. मला भेळ आवडते भेळ भेळ
पण असती. आईस्क्रीम आहे. पानीपुरी आहे.
पाणीपुरी काय? रोल नाही बाई मला आवडत मला मला ते भेळ आणि ही आवडते स्प्रिंग पटाॅटो.
हो काय? आमच्या मम्मीला पण कि नाय स्प्रिंग पटाॅटो आवडतोय.
पाणीपुरी काय आपण घरी बनवतोच की?
होय घरी बनवतोय खर बाहेरची जरा चवीला लागल्या की.
चवीला लागत्या
हं पाणीपुरी जरा जास्तच आवडतंय.
मला वडापाव आवडत नाही बाई.
वडापाव नाही.
अह
मम्मीला पण नाही कुठ खाल्ला तर कधीतरी खात्या
नाही नाही वडापाव मला मी खायतच नाही जास्त करून मी ये हं असं करून मी राजा भाऊ भेळच खातोय.
होय चांगली आहे त्यांची भेळ.
ते होय.
हं
हं मला वाटल सकाळच्या जरा हे करत होतो जरा ते साडीना फाॅल फाॅलतेन लावत बसलो होतो गिरायकांचा. घरी फाॅल लावते होय? हं... मग आवरलं बीवरल. आणि म्हणलं तर कॉल करायचा. घरातली आणि फाॅल ते आणायचेत जाऊन. दोरे दोरे, फाॅल आणायचे आहेत. हं.
पिको केेला.
हं.
दोन.
हम्म हम्म.
पण हे आहे. कलरला शेवाळ
हं आता नाही.
आता नाही काय? जास्त. आता एवढे शिवतेस लिमिटेड.
हम्म.
हम्म. ठराविक ठराविक.
ठराविक ठराविक शिवायच गं आणि घरचे शिव
हम्म. म्हणजे तुझ्या एकटीचे का? हम्म हम्म हम्म.
मग? बर आहे. माझं एक दे मग शिवून?
देतो की.
हम्म. कसं शिव
बगा की, होय होय.
मापाला द्यायला लागते काय त्याला?
मापाला द्यायचं आणि तर अंगावरच माप घ्यायचं.
हम्म हम्म हम्म हम्म. अंगावचं पण अंगाचं पण चालत घेतलं माप काय मापालाच द्याव लागते. हम्म. हम्म. हम्म. पण आता तयारी करून ठेवलेली बरी.
तयारी करायला मदत होय होय.
की ये.
हम्म. गणपतीची गणपतीची अजून कधी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात गणपती.
हो. सप्टेंबर मध्ये का ऑगस्ट मध्ये आल?
नाही सप्टेंबर महिन्यात आहे.
हम्म.
अ
अजून काही झोप झाली नाही वाटतं तुझी?
झोप झोप झाली की. ही ही.
हम्म आणि काय मग? काय चाललंय बाकी निवांत. हम्म हम्म हम्म. ते पेरणी झाली तुमच्या शेतातली?
पेरणी झाली की.
हो हो ते भाज्यांच बी मिळाले काय ते शोधत होता तुम्ही?
नाही मिळालं कुठे ठेवले काय कळना.
ते तिकीट होता ना तुमच? भाज्यांच म्हणजे त्यात काय भेंडी, मेथी परत दोडका, गवारी, गती आणि कुठला तरी उत्पादन होय का बापरे! पाऊस पाहिजे जर पाणी पाझरून मग अ पेरणी करायचा.
हा ते अवया ते वेगळंच आणि नैसर्गिक वेगळंच
नैसर्गिक
हम्म ते पाणी वेगळं हे पाणी वेगळं आता ते आपण ते चटकोबा करायला पाहिजे चटकोबा
करूयात की. होय व्हिडिओ मला दाखवलेला त्याचा काय?
हा.
तुला येते काय ते करायला?
काय करायचं तसं बघून असं करायचं गोल गोल फिरवायचं आणि ठेवायचं त्याला
काय ते पडाय तरी पाहिजे ते पहिली क्षिमा नाही हम्म.
पहिला आमच्या करत होत्या सासूबाई करत होत्या.
होय.
हम्म.
पहिल्या पूर्वीच्या बायका होत्या.
करायच्याव
सगळं करतात
हम्म.
आता काय सोनालीच्या लक्षात?
लाइट नाही ह्याला काय काय पावसामुळे काय कवडून पडले सा साडेपाच वाजायला आले तर ऊन पडले.
होय काल सात वाजले तरी उजेडच हो असं वाटत होत की हम्म, अजून पाच-सहा वाजले.
हम्म व्हय आणि काय म्हणतीस काय नाही ब आता निवांत आवरायचं आता रहा तर थोडा चहा घ्यायचा आणि आवरायचा आणि जायचा फिरायला
चालते
सोपिंगला
हम्म हम्म. बरोबर
चला आवराय काय आवराय काय चला-चला टेफ बाय.
बाय बाय.
रीकाम आहे
ना होय
अ